काय करताय?
आम्ही मेहंदी काढतोय बघा तुम्ही काय करतायसा?
आम्ही होय आम्ही आत्ता जेवाय लागलोय.
काय कसं जेवायला?
आम्ही होय डाळीची आमठी भात
हम्म मग अजून?
तुम्ही जेवला तुम्ही जेवला?
हा आम्ही जेवण जेवलो ना आईस्क्रीम खाल्लो.
आम्ही पण आमच्यात पण, मुलगीने जूश आणल होतं. आम्ही जूश पिलो. व्हय.
मग?
म, म, मग काय नाही.
काय नाही. आता उद्याच भाजीला खाय करणार आहे तुम्ही?
बघायचं उद्यानंतर उद्याचं. अजून ठरवायला नाही, काय बनायचं? तुम्ही काय बनवणार
आम्ही होय? आम्ही उद्या इडली, सांबर, चटणी, चटणी चटणी, डोसा-
होय, चटणी, चटणी येव काय, चटणी, चटणी डोसा.
खायला?
होय.
येतूरला. चटणी, चटणी डोसा खायला वगैरे.
बघायच, आम्ही उद्या काय बनवायचं ते.
हो.
पाऊस पाणी हाय का तुमच्याकड? आवो, तुमच्या गावाला काय भूकंप झाला म्हण की?
म्हणायल ते, पण आम्हाला तर काय- कळलंच नाही, कधी झाला, कधी नाही ते भुकंप.
मी पण बातमी ऐकली.
होय, तुमच्याकडे आलती?
होय, टी व्ही नाईन मराठीवर दाखवतय.
काय मला माहित नाही बाई, म्हणायलती सगळी.
तुम्हाला काय टी व्ही बघायला आवडत नाही बातम्या?
मला बातम्या बघायला नाही आवडत बाई.
मग काय बघायला आवडतं?
आम्ही कायच, मोबाईल बघतो बघा, नीसता मोबाईल. मोबाईल बघत असतो, आम्ही सारखंच.
बर.
हम्म.
मग दुपारी का केल जेवायला? दुपारी जेवा‌यला?
आम्ही दुपारी जेवायला बाहेर गेलो होतो. खाऊन आलो पनीर टिक्का वगैरे सग सगळं असं खाऊन आलो तंदूर रोटी बाहेर गेल्यानंतर एक वेळच असतो सगळं आपण काय घरी केलेल वेगळं बाहेर गेल्यालानंतरच वेगळं हाय नव्हं
होय त्याने मसालेले वापरतात ये
हम्म मसालेच नुसते वापरतात ती मग तुम्ही कुठे गेल असा का नाही
नाही बघा आज
का गेला नाही गेला नाहीसा
असं बघायचं‌
हम्म आणि गेलेलो बाबा
कु कुणी कडं
इथच कोल्हापूरमध्ये
चांगली होते
हम
मग का चाललय‌ अजून
उद्या ह्याची रेसिपी कशी बनवता
तुम्ही काय बनवणारासा उद्या त्याची चटणीची नव्हं
हम‌
हम्म कसं बनवतासा चटणीची रेसिपी
काय नई बघ अ आपलं फूटान डाळ खोबरं मिक्सरला बारीक करायच जरास त्यात दोन तीन मिरच्या टाकायच्या ज कोती बीर टाकायचं जरा लसणच्या पाकळ्या घालायच्या
आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सर ला पिष्ट करायची
होय
आणि टोमॅटो ते सगळं हे झालं की मध्ये
हम्म
काय देऊ?
आले, आले
काय करायला सा अजून
काय नाही बघा तुम्ही
आम्ही बसलोय बघा काय करायच आता. चांगल मग. कुठे फिरायला जाणार आहे? कुठे फिरायला जाणार आहेसा?
बघायचं‌.
होय.
बघायचं.
आम्ही जाणार आहे बघ. होय. आमच्याइकड आमच्याकड बंद आहे बघा. पाऊस मग अजून तुमचं काय चाललंय?
काय नाही बग.
होय. तेच असेल तुम्हाला.
हो. स्वयंपाक धुन भांडी
हम्म. जॉब तेन करता का नाही तुम्ही?
नाही ना.
का? कुठे तर बघायचं ना, अस पण घरी बसूनच असता. म्हणून बघायचं कुठेतरी.
म
काय नाही बघा. मग.
काय नाही बघा.
आता आम्ही आता उद्याची तयारी केलोय स्वयंपाकाची.
हा.
मस्त आता वाटून पण ठेवलय. मसाले तेन सगळे. म्हणजे नंतर उद्या वेळ होणार नाही. हम्म. म्हणून ठेवलं बाया. ते ठेवायचं नंतर.
काय नाही बघा. बसलोय आता.
आता करायचं जेवण. आणि मग जेवून झोपायचं.
होय.
एव-एवढा उशीर कसं काय करताय?
आमच्यात वेळच होतोय. माझी एक फ्रेंड म्हणत होती. तुमच्या घरी येऊ काय जेवायला? नको बाई म्हण
का?
कशा जाऊकर.
का न खुल्लाच.
लोकांचं वातावरण कडम झालेलं नाही. तेन आली ना मज्जाये. हो ते करय का
नाही अ न जरा फ्रेंडएबले आहे ना, कारण की त्यांच्यासोबत इंजॉय येते घिरण्यासाठी खूप मज्जा येते एकदम. एकदमच भारी वाटते. फील तर एकदम